नमस्कार हा येतोय ना ताई आवाज हो येतोय येतोय हा मला पण येतोय नमस्कार हा हा बोला काय म्हणताय हम्
काय नाही ठीक आहे म्हटलं आपण आपल्या आवडत्या छंदांबद्दल बोलूया का
हो, हो बोला ना बोला मला पण आवडेल बोलायला. अं तुमचा आवडीचा छंद कोणत आहे.
माझा आवडीच आवडीचा छंद म्हणजे वाचन मला वाचन हे लहानपणापासून. खूपच आवडायचं हा. म्हणजे गोष्टीचे पुस्तक. पुस्तक असो. किंवा म्हणजे मोठं झाल्यावरती. धार्मिक पुस्तक पण आवडायला लागलीत. पण लहानपणी गोष्टीची पुस्तकच जास्त आवडायची. तेव्हा कस आमच्या लहानपणी टीव्ही वगैरे नव्हता फक्त रेडिओ होता. आणि त्याच्यामुळे मग कसं आहे की ह्या वाचनामध्ये खूपच आवड निर्माण झाली. मग त्याच्यामध्ये. हा परच्या कथा असायच्या. काही अलीबाबा चाळीस. ही अशी पुस्तकं असतात. खायचे. म्हणजे असं ह्या अशा स्टोर्या वाचायला ना. खूप आवडायं तेव्हा लहानपणी. हा मग जसं म्हणजे आपण मोठं होतो तस. तस ते वाचना थोडस आपल्या आवड बदलते. नाही का हा तर त्याप्रमाणे ते थोड बदलत गेलं पण वाचनाची लहानपणापासून आवड अजून पण जोपासलेली आहे, म्हणजे आता वृत्तपत्र वाचायला आवडे. तसंच वेगवेगळ्या मोठ्या कथा कादंबऱ्या कादंबऱ्याही खूप आवडतात.
म्हणजे वृत्तपत्र पण तुम्ही अजून वाटतं वाचन करता म्हणजे विशेष आहे. आताचा काळ कसा आपला टी व्ही, न्यूज. वगैरे जर आपल्याला ऐकायचं असेल तर आपण ते वेळा. तुम्ही चक्क्य वृत्तपत्र वाचता. म्हणजे नवल वाटत खरं खूप असं हा. चंदा.
हो, म्हणजे कस पेपरमधून आपल्याला आताच्या घडामोडी काय ते कळत ना. नाही का, काय चाललंय बा आपल्या आजूबाजूला असं. हम. तुमचा काय आहे छंद? आवडता
माझं पण आहे वाचन माझ सगळ्यात आवडीचा छंद म्हणा ना तर पाककला. हा ह्याच्यामध्ये मला विशेष आवड. हा हा. म्हणजे ह म्हणजे त्याच्यात इतकं म्हणजे हे आहे का मग मी म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये एवढी माझी प्रोग्रेस स्वतः ची केली का मी पुढ लायन काढलं, मग छोटे मो कुठे स्टॉल लावायच कुठ पण फेर असेल तर, हा ह्या आवडी किंवा मग दिवाळीच्या ऑर्डरचे पदार्थ घेते मी लग्नाचे रुखवतीचे जे पदार्थ अस म्हणजे जे मेनू चकली म्हणा करंजा, लाडू तर त्या मोठ्या मोठ्या ऑर्डर घेते. वत करण्याच्या गणपतीमध्ये मोदक लाडू असतील किंवा आता हे अधिक मास मध्ये अनारस करून खूप विकले. लोणचे, पापड तर पाक कला हा माझा आ अतिशय आवडीचा छंद आहे.
हा
आणि त्याच्यात आहे का करून दुसऱ्याला खालायची अजून जास्त हौस ते मला फार आवडत असे मी हम्म
म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमच्या छंदाचं रूपांतर तुम्ही व्यवसायात केलं नाही का
हो हो हो कारण मग ते कसं झालं माझी जी आवड होती मग त्याच्यातून मग मला दुसरेच म्हणजे सांगायला म्हणजे माझ शेजव त्यांच्याकडून मला ते हे आलं मॅडम तुम्हीवढ हे छान करता एवढे छान करता मग घ्या ऑर्डर मग मुली बाहेर शिकायला होती आणि लास् ख मग त्या नेहमी मला सांगायच्या लाडू द्या लाडू द्या माझ्या मुलीला मला वेळ आहे पैसे घ्या मग त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं आणि मग त्यांच्या तर मोठ्या मोठ्या ऑर्डरी मला ते थ ज मोठ घरा का कर म दुसऱ्याला सांगितलं असं करता करता माझी ती म्हणजे मग मला ती का आहे मग एकाने मला म्हण तुम्ही रुखवताची ऑर्डर घ्या मी म्हट मी असं कध केलंय बघा आणि मग ते करून बघित मी एक केक चकली ताटा एवढी मोठी करते मोठं ताट असते ना तेवढी मोठी च
हो का
तर ते हो हो आणि मग ते त्यांना ते करून जी असं ते आणि मग ते कळत नकळत कसं म्हणजे मग ते म्हणजे डेव्हलप होत गेलं त्याच्यातून मग त खात म्हणे मग ड्राय डचे लाडू असतील तुमचे मगडाळीचे लाडू आता हे मास मध्ये मला अधिक मास सुर वयच्यागोदर होोय नाही लागल्या नर्स द्याल का नर्स द्याल का असं चार पाच जणी झाल्यावर म्हटलं ठीक आहे देईन चला अशी माझी ती आवड गेली पण मला पाककलेमध्ये माझं म्हणजे हे आहे मग नंतर ठिकठिकाणी हे असतात ना अस से म ना रस्ता िव असतात तथे स्टॉल वगैरे लावते. असस नंतर आणि लग्णांच्या ऑर्डर घेते मी, आता सुद्धा माझी गेल्या महिन्यामध्ये एक ऑर्डर झाली म्हणजे जिथे एकदम मोठे लग्न असतात तात ना अ जिथे म्हणजे जेवणाच्या अगोदर काय म्हणतो आपण त्याला नाश्ता असतो तो जेवणाच्या अगोदर म्हणजे का बघा पाणीपुरी भेपुरी किंवा स्नॅक असतो नाही का वेगवेगळा हा म्हण हा हा हा जेवा याच्या अगोदर ं म्हणजे लग्नाची विधी इकडे चालू असतात. तोपर्यंत तीकडे तो नाश्ता चालू असायचा, तर मला पाणीपुरीची माझी एक स्पेशालिटी पाणीपुरीचे ऑर्डर असतात त्या मला येतात भरपूर म्हणजे खूप हे कर त्याचा ज्या ज्या